हॅलो
हा बोर ना
आवाज नाही येलाक माझ
येत येत
ह येेत आहे का
हम्म बर आहे तुमची
आज मस्त सार कश
हो झालं तुमचं
आमचंही झालं
बर बर बाकी काय चाल
काय नाही बाकी बरं आहे तुमचं
लोक टाकून डाल
हाव का?
लवकीच दाड. हं.
लोवकी, हा. हा.
दो काय ग तेला, भोपळा- भोपळा, स दुधी भोपळा
नाही- नाही, भोपळा वेगळा असतो.
दुधी भोपळा ते म्हणतात ना त्याला, लोकिच.
हा दुधी भोपळा लोकीला, बरोबर. हं, दुधीभोपळा म्ह लोकला. लौकीची खीर होते ओ. कधी ट्राय केली का?
नाही लोवकीचिची नाही बाय, म्हणजे खालीच नाही आतापर्यंत. कधीच नाही.
लोवकी, लोवकीची बर्फ र्फी, लौकीची खिर, लौकीचा शिरा, हलवा, खूप सुंदर होतो.
लौकीचे पदार्थ माहिती नाही एवढे.
टेस्ट ला खूप बढिया होतो. कधीतरी बनवा. खीर तर नक्की बनवा.
खीर कशी बनवता?
आपला, शिरकुर्मा असतो ना. शिरकुर्मा.
हम्म. शिवाळी टाकून?
नाही हो. सेम तसा लागतो. छान लागतो, एकदम टेस्टी. फक्त बनवता आला पाहिजे. बनवता आली पाहिजे, खीर. ती लवकी अस ते ना. कवळी -कवळी लोकी आणायची. त्याला बारी, हा. त्याला मस्त खिसून घ्याय बार, कदुकस. हं. बारीक आणि मिडीयम साईज मध्ये, म्हणजे वर तोंडाला अशी लागली पाहिजे, खातानी. अशा प्रकारामध्ये. व्यवस्थित करून घ्यायची. त्याला पाण्यातच खिसायची. नाही तर काळी पडती.
हा, हा. बटाटया सारखंच.
पारण खेचायची. दूध ठेवायचं.
हा.
दुधाला, अ चांगलं तापू द्यायचं.
हं.
अन् मंग तूप घ्यायचं. तुपामध्ये काजू, बदाम, आपण जे काय टाकतो, तुम्हाला तळून आवडत अस तील, चंडी फ्राय करून फ्राय करून घ्यायचे, न काढून ठेवून द्यायचे. मग तुपामध्येच त्याज्या कद्दुकस केलेलं आपण आहे ना
हं, हं, ह. हा, लौकी
टाकायची. त्याला चांगलं फिरवायचं. कदुकस केलेल्याला.
मंग, त्याच्यानंतर.
ल हा. चांगलं फिरवायचं मग त्याला थोडस वाफ द्यायचं.
हा.
वाफ द्यायच. आणि हळूहळू ना, हळूहळू नाही का ते दूध, आता ते जे दूध, आपण गरम करायला ठेवलं ना. त्या दुधामंदी दुधामध्ये पहिले, लौकीमध्ये थोडस दूध टाकायच. आ म्हणजे ते फुटणार नाही. हा, फुटणार नाही, जेणेकरून. त लौकीला थंड होऊ द्यायच. ति जी लौकी केंटला थंड होऊ द्याय, म्हणजे दूध आहे ना त्या दुधाला, त्या दुधामध्ये नंतर थंड झालेली लौकी टाकायची. म्हण जेणेकरून दूध फुटत नाही. हळु हा. थंड झाले हळूहळू ना हळूहळू फिरवायचं तुपात भाजले लौकी ह. हळूहळू फिरवायच त्याचा कलर चेंज होतो. त्याला मस्त मग नंतर पुडत नाही देऊ त्याला चांगलं शिजू दयायचं त्याच्याम मग आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ना. ते ड्रायफ्रूट टाकायचे व्यवस्थित मस्त खोबरं खिसून टाकायचं कारण टेस्ट. वेगळी येते थोडीशी छान येते विलायची पूर टाकायची काजू. बदाम इलायचीीपूर सर्व टाकायचं. आणि त्याला थोडीशी अजून शुजी द्यायची नंतर. सर्व करायची बघा थंडी खूप सुंदर लागते आणि या दिवशी. त्याचे गरम खीर. लवकीच केअर एक नंबर होते बघा.
नारळा च लाडू चका.
हो येत ना गुळाचे साखरेचे दोन्ही पण.
साखर.
साखर अं आपली साखर. म्हणजे जेवढं हे घ्यायचंय ना आपल्याला नारळ म्हणजे ते. अ त्या म त आपनला खबरखीस.
हां.
तेवढंच नारळ तेवढं खोबरखीच घेतलं जेवढा घुरखा घेतला खोबरखीचा. तेवढीच आपण साखर घ्यायची एकाचन एका वाटीनच घ्यायची.
तेवढं सेम सेम सेम ना.
सेम सेम सेम आणि तेवढंच पाणी घ्यायचं बघा. त्याच्या तेवढं एक एक वाटी घेतली सपोज आपण गोलवाली. त्या गोलवाटींना साखर. पाणी आणि खोबरकीीस ते काय करायचं डायरेक्ट. अ साखर आणि पाणी गॅस त ठेवून द्यायचं. ून एकत्र मिक्स करून त्याला चांगलं आटू द्यायचंय. एकधारी पाक म्हणतो ना आपण.
हा हा हां म्हणजे असंलंय चिकट नाही होऊ द्यायचं का.
ललेचीकड नाही एकधार अस हातला तुम्हाला समजते काय एकधारी. म्हणजे आमच्याकडे म्हणतात बघा म्हणजे ताग जो असतो ना. नाही पाक जो असतो ना तो हाताला घेतला ना असं थोडस वरबोट केले. कि तो असं एकदम. तक कस पदार्थ असते बघा एखादा ीक पदार्थ.
हा हा हा हा हा.
चीज कसा असा हे धरतो त्या टाईप ते असे. तसा मग त्याच्यामध्ये नाही का हा दुप टाकायचं बघ.
ब
हा दुध टाकायचं नाही नाही उडत नाही दुध टाकायचं. दूध टाकलं ना की त्याला तर बारीक याच्यावर शिजू द्यायचं. म्ह करायच त्याच्यावरचे जे हे असते ना काळपट पदार्थ. नाही तर आपण जर बिना दूध टाक नाही तर डायरेक्ट साखर जर टाकली त्याच्यामध्ये लाडू काळे होतात. साबण तेच्यामदी. अं हे टाकायचं दूध टाकायचं दूध टाकायचं आणि ते शिज दयचं बारीक पर मग त्याच्यावर मळ येते वरचा जे घाण असतं ना साखरेतलं. त्या बाहेर येतना ते पाक पांढरा पांढरा होतो ते काढून घ्यायचा. ते काढून घ्यायचे ना कचरा वरता.
हा.
वरचा कचरा काढून घ्यायचा मग थोड्या वेळ होऊ द्यायचा पर त्याच्यामध्ये एकदा दूध टाकायचं ते पाक कसा पांढरा पांढरा दिसला पाहिजे. एकदम निथळ साखर पांढरी पांढरी दिसायली ना.
हा हा तसच आहे.
हम्म मग ते एकदम चिकट झाला सगळा मळ निघाला गला चिकट झाला कि मग काय करायचं. गॅस बंद करायचा आणि त्यात खबर खीस टाकायच काही जाडवाले हा. काय झाडवाले काही बारीकवाले अशी खोबडतीस टाकायचे. ते त्यामध्ये त्या मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून मग खाली काढायचं आणि गरम गरमच लाडू बांधायचे. नाही बधले आपण जातोय.
बरं बर्फी कराय ची आपल्याला अस तसेच का? काय काय बर्फी दे हाय ना बर्फी वानी भकी गली होती एकदा पण लक्षात नाही आता
हाता खूबर. जे लाडू असतात त्याला थोडस तीिक घेतो खोबर फीस. बर्फीसाठीठी थोडस पातळ पाहिजे.
नाही कोणी कोुणी गुळ पण टाकत मी गुळ टाकला होता पहिले यवस केला होता ना.
काय तुमच्यात काय हे झालं का आवाज या लागला. शस्त्री आवाज ब्रेक व्हाय लागला.
हो का? करते करते एक मिनट कुलर बंद करते कूलर
ठीक आहे.
नाही. जर कुलरचा आवाजच तसा आहे.
हम्म असं वाटायला लागलं तस का गाडी सुरू झाली कुठली? प्रवासाला कसं जातात बसतस
माझ्या वहिनीच्या लग्नात झाल.
हा.
फोन दिला काय माहि झोपणं लागायचं कुठलबरोबर आहे का बरं देणार आहेेत.
आजी बात नाही.
दोन कुलर आले म्हणजे वच्या लग्नात एक नुसत आवाज करते दुसरं लहर आल. दुसरं लहर आल्यासारखं बंद पडत राहतय. ते रट्टा मला चालू होई ना दोन महिने झाले. आता दे देणाऱ्यांने आम्हाला फसवलं. का विकणाऱ्या ना घेणाऱ्याला फसवले.
काय माहितद्ात. बरा आहे ना.
हो ना बरोबर आहे का बरं आहे का बर.
म चांगली ते द्यायलाच पाहिजेत.
हो ना. चांगली वस्तू द्यायला पाहिजे होत्या बरोबर नाही. हा असे भांडे देतात लग्नामध्ये
हो बोल तु बर्फी आपण बर्फी तयार करत जाऊ द.
कुल्लर वर गेलो बिनकामी
हो ना.
गलं तेच म्हणावं लागलं डबल म्हणतील दिलं ते बोलायला लागली. ऐकाल तुम्ही भाऊजई बोलाल मायलाय तिकठ आहे व लंय तिखंट लंय तिखंट आहे
बापरे आधीपासूंनचं के आतां समजलं
आतां कायं गरमं आधी माहितं होतं
आधी माहितं होतं
हो अधिक माहितं होतं तरी गेली.
तरी केली असं कसं केलं मंग तुम्हीं
जाऊं दे म्हणलं शांत होईलं वाटलं. नाहीं पणं मिर्ची नाहीं झालीं हो कायं करूं.
ह वहिणी ह्यां असतीलं तरं तिखंट असतीलं तरं भाऊंजरां हे असतीलं नां गोंड.
गुंळाचां पांकचं आहे मंग अ ढेपचं आहे गुंळाची. हां ते बी ओरिजिनल चिकंट कांळा वांळा गुंळ
अरे वां वां
जरांसा खांल्ला तरी बी जाऊं देे वाटते. मिर्ची कडेचं गेललं बरं. इतकां गोंड आहे गोंड जास्तं गोंड जास्तं जातं नाहीं मं मिर्ची तरी खांईल. हे नाहीं खांल्ले जांते माणसालां ते गुंळ बरां नाहीं.
गुंळ बरां नाहीं कां तुमचां.
नाहीं तसं लंय चांगलायं.
हां
पणं अ खांतानां थोडंसं जरां जास्तं चांगलं वाटतं नाहीं.
हां म्हणंजे फायदेशीर आहे चांगलंय. पणं हे होतं नाहीं. कां कमी खांल्ला तरचं फायदेशीर आहे. तसचं बरं आहे तसचं बरं आहे.
नाहीं लंय भांरी गुंळ आहे आमचां.
हम्मं
हं आमची एक जोडी तशी आहे गुंळन दुधांची बर्फी. हं नाहीं नांरळ आहे नांरळ. वरचं नारळाचं येतं मधलं वालं खोबरं असतें की नाहीं खोबरं.
हां वरूंन टंफ आतूंन सॉफ्ट.
नाहीं, नाहीं हो ते तरं आहे हो. ते तरं कॅरेक्टंर आहे त्याचं. पणं कॉम्बिनेशनं सांगतं आहे मी. दोघांचं ते नांरळ असतें नां मधलं खोबरं. भाजीलां टाकतो आपणं हां ते पांढरा भागंते बाई ते हं ते. भाऊलां वाटतें वहिनी आहे वरच्यां भांग मालां
बरं आहे नां
हम्मं वरच्यां भांग मदांत आहे.
मस्तं आहे मंग.
मस्तं आहे. चवचं नाहीं त्यांशेव भाजीलां.
नाहीं चवं लागतं नाहीं त्यांच्याशिवाय देते मी बरोबर.
ते वरचं असलं की चांगलं वाटतं नाहीं. ते खोबरं वाटतं नाहीं.
हम्मं
तसंच आहे बाबां. जाऊं दे बां आपणं फुलवरूंन त्यांच्या लग्नानंतर गेलो. गुलाबी भांजी गेलो कायं करावं जाऊं दे हं नारळांची बर्फी. बनवायंचो नां यांची बघां. कायं म्हणतांत त्यांला. अहं गूळं असतं नां गूळं
हा.
गुळायचे छान होते बर का. गुळ घ्यायचा. गुळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं.
हा.
त्याचा पाक होऊ द्यायचा पूर्ण
हम्म.
आणि पाक झाल्याच्या नंतर मग थोडीशी विलायची पुढ आणि खोबरकीिस खोबरकीिस जर वापरत असाल तर मग पाक कडक लई नाही होऊ द्यायच.
हा हा.
कारण खोबर खिस ऑलरेडी सुकलेली असते.
हो ते चुकलेलं असते ना.
तर ते कडक बर्फी होते.
ओ ओल्या ना ना आपलं.
काही नाही खोबर किस म्हणते. खोबर किस जर वापरला परत असाल तुम्ही सुखवाल खोबर ते असतंना.
हा हादा हा ते पॅकेटस दुकान आग भटे
हा राईत व्हय. तेवा्हाला देवाला जर वापरत असाल तर मग पाक थोडा अ पातळ पातळ ठेवायचां जेणेकरून बर्फी कडक होणार नाही. पाक जास्त कडक नाही करायच हा नाही तर मग पा पाक ही कडक आणि ते खोबर